हो हा काय चाललंय ग
काय नाही बघा आत्ता जेवले आता जेऊन सगळं आवरलं हम्म तुम्ही जेवला
काय होतं आज मेनू.
आज वांग्याची भाजी केली वांग गवारी हम्म. गवारी चपाती डाळीची आमटी चपा हम्म एक पोरींना आवडतेय का ह्या दोघांच नाही आवडत नाही म्हणून वेगळी.
ह घरातल्या बरोबर आहे की हम्म आणि काय मग भरलं वांग. कस करतेस हॅलो.
भरलं वांग आहे हॅलो. शेंगदाण्याचं कूट अ आलं लसूण अ लसूण खोबरं कोथिंबीर आलं तेजी प असत म्हणजे बारीक ल पण बारीक नाही लय पण मोठ मडयम शेंगदाण्याचे कुड घालायच
हिंग हळद आपलं लाल तिखट धनेपूड. जरा कसूरी मेथी पण घालायची कधी तर छान लागते टोमॅटो ते सगळं एक सारखं मिक्स करायचं मीठ घालून हम्म आणि वांगी मध्ये करायचं ते वांगी व्यवस्थित चिरून मग ते उकडून घ्यायची वांगी हा एकदम छोटी छोटी संडेली मोठी उकडून घेत ली. सेम दिली त्याला एक दहा दहा हा वाफेवरची केली. मग उकडून घेतल्यानंतर मग त्यानंतर कांदा घालून तव्यामध्ये एक कांदा घालून परतली मागे हम्म छान लागतात मस्त लागतात. शिवाांगी कधी तरर तसं कधी तरर वेगळ्या पद्धतीनं असं सारखं पण एकच खाऊन खाऊन कंटाळा येतो अ.
या कॉम्बिनेशन ला दही ठेचा पण भारी वाटतेय.
हो नाही ठेचा काय केला नव्हता कालच ठेचा
न छान वाटतेय ग कॉम्बिनेशन मस्त वाटतय.
हम त्याला भाकरी पण असली की भारी वाट ते भाकरी कांदा हम्म. आम्ही चपाती बरोबर खाल्लो.
आणि असं ट्रिपला ते न्यायला असं मस्त वाटतय ना का
होय ट्रीप.
तरी आजूबाजूला रामलिंग मन याला म्हण
होय भारी वाटतेय असं साधं भाकरी ठेचा
मग काय तर हेच जेवण भर वाटते दोन दिवस बाहेरच खाल्लं तरी नको वा
होय आपलं घरचं ते घरचं चांगलं ला
घरचं ते घरचं.
हो बाहेर किती पण पैशे त्या चौ घर
दोन दिवस भारी वाटते तिसऱ्या दिवशी आप मग आपल्या घरचं
होय हम्म तुमचं आवरलं.
काय म्हणतेस आवरलं बाई आमचं सगळं झालं बघ आता आमच्यात नॉनव्हेज
नॉन व्हेज आज ह काय आणलेलं मटन काय चिकन?
मटण आमच्याच मटणच लागते त्याचे खर्च काय लय भानगड नसत्या.
होय हम्म म काय केलत मटणाचा काय रेग्युलरच सुकं पातळ.
सुक पातळ दोन्ही अ तेच लाग तेच आवडते लई लई तर लई मग कधीतरी आपल्या हिरव्या मिरचीचं वगैरे करायचं.
अम ते कसं होतंय मटणाचं एक. त हिरू सुकु पातळ होते ते करायचं म्हणलं तर ते अ मट मटन वेगवेगळे पदार्थ होत नाही जास्त म्हणजे आपण ची चिकनचं करू शकतो तसं मटनचं होत नाही.
नाही होत ग त्याच कसं शिजायला एकतर वेळ लागते.
होय.
आणि त्यात ते प्रकार म्हणल्यावर मग ते लईचं वेगवेगळं आणि त्याच पट क शीजण असलं की प हे होते ना ची कच पटकन होते काय पण ह्याच नाही आवड होत. आणि तुमच्याकडं मटण कस नाही बाई वर. कुकरला शिजवला चोव लागत नाहीत.
हो वर शिजवायला पण तास जातोस किं वा.
त्या बरोबर तास जातोय कधी तर चुकून जर जुन बि न असल. तर मग त्याच्यापेक्षा वेळ लागतेय सव्वा तास लागतोय. काय तुमचं झालं का नाही नॉनव्हेज या आठवड्यात का नाही.
नाही आज संध्याकाळी म्हणलं हा शुक्रवार म्हटलं संध्याकाळी. तर अंडी वगैरे आणा म्हणल्यात त्यांनी.
अंडी आता मटन नाही होय मासे आनत नाही काय.
नाही मासे आणत जास्त मलाच तिला आवडत मासे जास्त. ह्या दोघांच नाही काय एवढं एव हम एव दोघांचना एवढं आव आवडतात फ्रायचं. पण असं आठवड्याला पाहिला असंन. ह पाहिजे असं नाही मला आठवणी इत्या.
मला आवडतेय खरं.
व काय कर आवडत माझ्यावर पोरी ना
पोरी नाही पोरी व्हेज हायत. एकट वेज आहे एकट नॉन वेज आहे. हम्म तिला अंड्याची पोळी होत खात्या ती पण जबरदस्तीने आम्ही चारतो तिला.
वय आधी कितीवडत होतं की.
हम् शिवनी अनन्या आवडते की आमच्या. सिक्स्टी फाय तंदुरी असलं लय आवडते तुला.
हा हा हा हा.
रस्सा आणि ग्रेवी पीस खात नाही असलं आपलं साध्यातलं. ग्रेव्हत वैगेरे केलं ते पीस नाही. सिक्स्टी फाय तंदूर तसला आवडतय बघा त्यांना तिला लय.
वरती.
हम् तिला असं बाहेरच असं खवेय गिरे तिला बाहेरच. आई हे आण आई ते आण मंचुरिया आन. बाबा य खाऊया बाबा ते खाऊया अ मुलगीला दुस दुसरी नाही अजिबात दुसरीला नसती सुकी पाणी पुरी झालं की झालं काय नाही. आम घरी सिक्स्टी घरी सिक्स्टी बाय केले की तिला पाणी पुुरी आणियचीच. हो असच आहे आणय चेना आणली की ती रडून दंगा तुम्ही तुमचं करून खायला लालाय माझं करून आणतच नाही.
अग बाई मजेशीर काम आहे बाई.
जरी सिक्स्टी फाय विकत आलं तर तिला येताना पाणीपुरी घेऊन यायच.
काय ग भारी हाय बाई.
रडून दंगा सगळ्यांना मारत मग ते्.
आणि काय आता संध्याकाळचं काय आता झोपवायचं. हा आता काय दुपारची विश्रांती घेशील.
हम् आत्ता अजून मुली यायच्या शाळेत ना चांग झोपते की मी झोपलं तर माझ्या पुरी झपत नाही झोपतच नाही मी उठलो की लगेच उठतात त्यांना झोपच कमी आहे. झोपते त आपण
वय झोपतयत अजून झोपतयत वैतरी आता एक वर्षभर झोपतील
ह नंतर शाळा हे झाली चालू झाली.
नंतर शाळा एकदा चालू झाली की नाही झोपायला मिळत पोरांना.
होया.
पर पूर्ण वेळ शाळा चालू झाल्यावर मग काय म्हणायचं नाही त्यांची पण स्वप म तू निवांत होशील.
हो निवांत होणारा बघा पण
मग काय तर छंद बंद जोपास
हो जपायस की आता काय कराल? आता काय झोपायचं असं म्हणलं की नाही आमच्या दोन मुली असं शांतपणाच नाही सर
तुला तरी
मला पार्लरमध्ये जास्त इंटरेस्ट आहे बघा.
इंटरेस्ट आहे होय.
मला पहिल्यापासून पार्लर मी लग्न झाल्यापासून ह्यांच्या पाठी मला पार्लर
अगो बाई! होय माहित नव्हतं मला.
तर मग माहित नाही मी लग्न झालेल्या दुसऱ्या महिन्यातच नानांना म्हण मी पार्लरच करतो म्हणून नानांना दुसऱ्या महिन्यातच म्हणजे मी पार्लरच करणार म्हण लगेच दुसऱ्या महिन्यातच म्हणलेलो पण आवडत नाही ना इथं
आपल्यात नाही आवड ते चांग लाय खरं ते केलं तर चांगलाय म्हणजे चांगलं केलं ना ते तर चांगलं आहे. त्याला आपण प्रोफेशनल लुक पाहिजे त्याला पस
हम् आपण त्या जराात जास्त ऍडव्हान्स वगैरे पुढच शिकतो. कोण केलं तर होतय की अडवान्स आता
बरे बाई करता किती मिळवत पैसे त्या पार्लर कडे नसतो. नसतो वॅक्सला शंभर रुपये वॅक्स ला ग!
हा
आमचे इथ शंभर रुपये आहे.
हा कमी आहे की तुमच्या इथ आमच्या तर जास्त आहे.
किती?
वॅक्स हातच आहे फक्तला दोनशे घेत्या दीडशे दोनशे असं घेत्या.
पर्ण नाही का अंड अरम्स नाही
हा अंड्रामच वेगळंच आहे फक्त हातचलाच दीडशे रुपये घेतात. अंडडम सुद्धा सत्तर ऐंशी असं आहे ह एवढं रेट वाढवलात. तुमच्या तर स्वस्त त्या मना
मग बरबाई आहे ठीक आहे बाई मग ते आमचच महाग आहे शिलाई पण ब्लाउजची कसली मग केल्या
हो मला काय शिलाईमध्ये काही इंटरेस्ट नाही डोकच जग नाही आमचं त्यात
नव ती पण महागच आहे ग!
तिथं किती आहे साध्या ब्लाज ला तिथं तुमच्या इकडे?
साध्या ब्लाउज ला इथं दोनशे आहे
ह इथं पण तेवढी सायक दोनशे सायकल
ह माझं माझं शेवत्या राहिणे
तुम्ही सगळ स्वतः स्वतः शेवय सळेच
होय माझे माझे सगळं स्वत मला दुसऱ्याच येत नाही तर स्वतःच येते प्रॅक्टिस नाही ग असं माझ जास्त मी कधी कोणाच काय शिवलंच नाही ना
हा हा म्हणजे डिझाईनचं वगैरे सगळं
सगळं सगळं आतापर्यंत तू माझी जे ब्लाऊज बघितलीस की नाही ते सगळे माझे मी शिवले लग्नाच असो कुठलं पण असो
होय तुम्ही कधी शिकलायत, हे
अग बाई लग्न झाल्या आधी नही जरा, बाई मला काही येत नव्हतं लग्नाआधी मग लग्नानंतर असं चांगलं कोण मला आवडायचं नाही ग असं आपण तर एकदा बघूया म्हणून असं कारण लहान होता का मुलगा त्यावेळी मग दीड वर्षाचच होत त्यावेळी कोर्स केला आमच्यात पण असं बाहेरचं येत आपल्याला आवडत नाही मग असू दे आपलं आपलं तर शिकूया म्हण मग ते माझं माझं तेवढं तर यायला लागलं ग तेवढं तर स्वतःचा फायदा झाला आहे असु दे आता शिलाई असत त्या, प्रिन्स प्रिन्सेसला
हो प्रिन्सेस आहे की
साडेतीनशे चारशे रुपयेत प्रिन्स अग लय छान वाटते खरंच मय, पुय हे माहित आहे काय नाही शिलाई जास्त असते तर फिटिंगला लय भारी बसते अग, ते
शिलायचं नाही हो मला ते आवडतच नाही ते असं चपट अस लावण्याच वाटत
नाही नाही नाही आता तस नाही ब बघालं आग आता किती चांगलं त्यात शिवत्यात, माहितीये का मस्त शिवत्यातआता होय आता तशीच शिवते आता काय बर आहे का त्यांचं
एकदा ट्राय करत एकदा शिवलेलं म्हणा ते काय
हा, तुला शिवणारी ना सरळ शिवल नसेल
शिवली ही व्यवस्थित पण ते मला असं चपटच, वाटयला लागलं हो सगळं
तेच मग ते फिटिंग सरळ झालं नसल्यामुळे ते तस झालं चालते कि आणि करते परत पण
हा हा हा चालते चालते हा हा ठेव